हॅलो नमस्कार ताई.
नमस्कार.
काय करत आहे.
काही नाही आत्ताच जेऊन करून बसले.
असं का? काय जेवण बनवलं?
वरण भात पोळी.
असं.
हम् हो.
बाकी काय चालू आहे? ह
बाकी काही नाही आज वजन उंची घ्यायला गेले हो अंगणवाडी दोन मध्ये वजन उंची घेतली आरोग्य तपासणी होती. म्यॅम मुलांचे.
श्याम म्यां मुलांची
हम्म वजन कमी असलेल्या मुलांचे मग ते तपासच होते म्या मुला श्याम म्या मुलांचे हं. तुम्ही
माझ काही नाही आता ते सरांनी मेसेज टाकलेला आहे आज मॅडमांना विचारलं मी कॉल करून
हम्म.
तर ते सांगत होते की विजिट अ जुन्या गावामध्ये होणार ते किडवेलमध्येध्ये ढाटा भरलेला नाही. हन त्यानचा
अस
त्या त्याच्यामुळे तिथं व्हजिट होणार आहे. तर हा डा डेटा का नाही भरला तर त्यांना तो डेटा क्लिअर करायला लावणार आहे असं सांगत होती मॅडम.
अस.
ह.
ते सरांनी मेसेज टाकलेले त्याच समजलंच नाही मला सांगून देत
तर तेच ना तेच मला पण म्हणजे मला असं वाटलं म्हणजे सगळ्या गावात विजिट होणं होणार आहे.
हा.
पण व्हजिट होणार असं वाटत तल पण ते सांगत होते नाही, जुन्या गावामध्ये व्हिजिट होणार आणि कदाचित आपल्याकडे पण येतील ते म्हणजे हा तुम्ही किशोरवैन मुलींची बेठक का घेतात का गरोदर स्नंदा मातांचं घेतात का? भेटी का? असं ते विचारणार असं सांगत होते मॅडम पण जुन्या गावात राहणार विजिट
तस जुने गावामध्ये का इथ हो.
जुन्या गावात राहणार.
हम. मग आता तुम्ही काय जेवण बनवलं?
आता का? मी दाळ भात केलेला आहे.
हां.
चवडीची डाळ आणि भात टाकल लेला.
औषध जेवण घेतलं का? आता जेवणार आहे.
नाही आता जेवणार.
आता जेवणार. हम्म.
आज शेतात गेली होती ग मी पण सकाळी.
गेली होती का?
हा ते थोडस कचरा होता ना तो उचलला गोळा केला आणि झाडलं थोडस साफसफाई केली शेतात. कस आहे यंदा म्हणजे पाऊस कधी पडला सांगता येत नाही मग
हो हो
कोरडा पडला तर आस होत ना आणि असं हा तेच ना म्हणून ह पाणी येण्याच्या अगोदर शेताची साफसफाई होऊन जायला पाहिजे.
हम्म
म्हणून आज आणि उद्यान असं दोन दिवस करून घेते. होम कापूस लावायचा आहे ग यंदा.
केव्हा लावणार, पाऊस पडल्यावर का आता पाणी सोडणार आहे.
नाही ना पाणी नाही आहे आमच.
कोरड कोरड आहे. का.
हो कोरड आहे म्हणून आता नाही पाणी पणणार तेव्हा तोपर्यंत सा साप सपाई करून घेऊ शेताची.
हो.
तर काय माहीत बाई किती उन्हाळा आहे, किती तापमान पण आहे.
आज खूप ऊन होतं हा पण आज.
हा, ना, तेच, ना, आग तर एक दोन पाऊस पडला तर अजून जास्त जीव घाबरणार.
ह आता म्हणजे आज वारा पण नव्हता ना.
हा जास्त उन हाय तापमान. पण दिवसां दिवस वाढत आहे
तुम्ही शेतात कसं ते गोळा करायला गेल कसं वाटलं उन्हामध्ये.
कसं वाटलंय नाही सकाळचे गेले ते आत मी. पहाटी चार वाजेला उठली. आणि जे हा. चारा वाजेला उठली जेवण बनवलं. जेवन. बनवलं त्याच्यानंतर आम्ही इथून सात वाजेला निघून गेले होते शेतात.
हम्.
आणि पायी जावं लागतं आमचं शेत म्हणजे ई. ईथून चांनसईली हून. तर अ कोडपांढरी थोडस. म्हणजे दिसत तिथून. एकच डोंगर आड ये. तिकडे आहे आमचं शेत.
इतकं लांब? गाडी वर नाही जात.
नाही ना गाडी नाही आहे घरात मिस्टरांना येत नाही ना.
नाही येत? आमच्या पण तस त्यांना गाडीच नाही जमत.
मग असंच ना रिक्षात पायी चालायचं मग.
हम्म.
म्हणून त्यांना सांगितलं चला जाऊ. सकाळी लवकर निघून गेले होते पण येताना आम्हाला फार उशीर झाला ना. सगळं म्हणजे आ संपवायचंच आहे.
केल काम पण थोडस राहूनच गेल. आणि ते कचरा गोडा केला होता ते पण पेटवायचं राहिलं.
राहिल का?
हा मग स सकाळी जाऊ आता.
मग तुम्ही गाडी घेऊन द्याय द्यायच ना त्यांना?
अरे सांगत सांगतात ते पण सांगतात आणि मी पण सांगते शिकून जायचं पण ऐकत नाही ना.
तुम्ही जर गाडी घेऊन गेले लगेच ते गाडी निघून जाणार शेतामध्ये
हम्म.
घेऊन द्यायला पाहिजेल ना तुम्ही गाडी?
नाही ऐकत ना.
त्यांना तर खुस वयला पाहिजे तुम्ही गाडी घेऊन देतात असं.
मला घेऊन द्यायला तयार आहे ते स्कूटी.
मग तुम्ही घेऊन घ्यायच ना. तुम्ही मागे बसून घेऊन जायच त्यांना शेतामध्ये.
हा. नाही ग तस नाही ग तस नाही शिकतील ते पण कधी पण नाही मला नाही घ्यायचे आहे.
अगं पण मी आपल्याला इथ मीटिंगला यायला काही
ते तर आहे पण नाही बाई स्कूटर लगेच स्लीप होउन जाते ती लगेच ती शशिकलालाच जमणार ते मला नाही जमणार.
मग दुसरी त अ डिजालवाली घ्या ना सार दिन वाली नाही घ्याचं असंल तर
नाही जाऊ दे.
शिकायच ट्रेनिंग घेऊन घ्यायची ना शद्याला ना शिकवणारे मग जाऊन यायच एक दोन दिवस हे आस पिक करून ओन नाही होत का?
कशाचं, याच का?
हा.
ते तर मला पण नाही माहिती ग. नाही मला ऑप्शन नाही वाटत तिथं ना
नाही ना ऑप्शन.
काय करताय दादा
दादा घरी आहे, मीतर माझ्या आईकडे आहे.
अरे वा माहेरी आलेली आहे अस
म हात हात बरा नाही होतो. तोपर्यंत.
तिथंच राहणार, का हा ना ते येतो तुला काम पण नाही जमणार ना ग
अंघोळ पण नाही करता येत, ना बहीणीच करून देते अंघोळ पण सगळं डोकं विचारायचं मी तर मला तर आठ दिवस झाल डोकं विसरून दिलं तिने आज
नाही म्हणजे ते ऑपरेशन केलं होतं. ऑपरेशन कुठे केलं तुने शहाद्याला नेमकं अ काय झालं होत हाताला.
गाठ झाली होती म्हणजे, अ माझी जेठाणीने माझ्या हातावर पाय ठेवून दिला होता.
हा
अ थोडासाच दुखल. मगमी ते! ते नाही का हात मसाज.
हा मसाज करतात ते,
त्यांच्याकडे गेली होती. मग मला वाटलं काय बोरं होऊन, जाणार म्हणून म जास्त ध्यानच नाही दिलं. हाताला. मग आता अचानक गाठ झाली. बरं होऊन जाणार असं वाटलं मला पण बरच नाही, झालं मग डॉ
हला ते मसाज केल्याने पण बरं होऊन जात म्हणजे, आपल्याला असा थोडस राहिलं ना ते होतं मग साधने पण.
तेव्हा तेवढी गाठ नव्हती. मग आता झाली गाठ मोठी एक महिना झाला ना बसलीच नाही गाठच नाही तर प पहिले बसून जात होती गाठ. एकदा दगड्याने ठेसून घेतली ना मीच
मग आता ऑपरेशन करावं लागलं त्याच्यामुळे
हो. ऑपरेशन करावं लागलं खूप मोठे मोठे दिसत दिसत होते ना, मग एक्स-रे काढायला गेली होती. मग डॉक्टरांनी सांगितलं. ऑपरेशन करावं लागेल तुला असं म्हणून लगेच चाल गेले आता मग सगळ्या रिकाम जाई ना, मग कामाचे दिवस येऊन लाग होणार मंग
हा तर किती दिवसात बोलावले हाय आहे अजून तुला
अ उद्या आज जाणार होती पण गाडी नव्हती ना
हा शिकव ना मग दाद ताना तो
दादाांना गाडी शिकव अस
ते ते काय सांगतात म माहिती आहे का तुम्हाला? मी कधी मी जर गाडी शिक ना आमं बैलगाडा कोण चालवणार
हाह हह बैलगाडा बी घेऊन येणार तुमच्या मागे असं सांगायचं त्यांना
असं सांगतात ते दोन भाऊ दोन भाऊ चालवतात दोन भाऊ गाडी नाही चालवत तर ते तसं सांगतात ते दोन्ही भाऊ, आमचं बैलगाड राहून जाणार गाडी पालायला लागली बैलगाडा राहून जाणार म्हण
नाही राहणार मी घेऊन येणार तुमच्या मागे बैलगाडी सांगायच् तुम्ही.
खूप रागवतात मला बैलगाड चालवायला लावतात ना ते कशी तसेच घेऊन जाते मी कोना खुबरा गोवतात
ट्राय करायचं ना? करून बघायचं
हा गेली होती मी पण दोन्ही एकदा बैलगाड्यावर
हम्म, ब शिकव ना दादाना पण गाडी चालवायला तू
ते नाही सांगता येणार हम्म हम्म
मग तू घेऊन घे स्कूटर
तसच त्यांना सांगितलं मला घेऊन द्या मग मी चालवणार तुम्हाला आपण घेऊन जाणार असं
असं सांगितलं का हा जमून जाते ना तर ब वेग नाही हो सोपी आहे स्कूटर पण एवढं की, स्लीप.
हो त्याच्यामुळ. त्याक
नाहीतर सायकल जमली, समजा स्कुटी पण जमलीच.
हो मी पण इथ अकरावी बारावी मध्ये, मंदण्याला कॉलेजला जात होती. सायकलवरच गेली ना मी.
चालेल रीम ताई मी ठेवते ह, पुन्हा कॉल करणार चालेल.
काय घेतोस. मिनटत. हखरा बीलटय गय
ह